हॅलो, हॅलो, कॉल तुम्हाला लगेच येत नाहीये का?
नाही नाही. लगेच नाही येत. मला वेळ जातो मध्ये,
वेळ जातोय. तेच ना कारण माझ्याकडून रिंग होते लई
नाही. मग मी आल्यावर लगेच एक्सेप्ट करते पण मला असं वाटलं की तुम्हाला, तुम्ही लगेच करत नाही आहे का?
नाही. मी लगेच करते रिंग होते की माझ्याकडनं
नाही नाही. मला आला मी लगेच उचलला. पण मेल काय माहिती ते दिसतच नाही.
तो मा तो कॉल कंटिन्यू चालू राहिल्यामुळे तो चौदा मिनिटाचा झाला.
हो हो. कंटिन्यू चालू राहिला तो मला असं वाटलं की,
अ संपला म्हणून मी बघितला. पण तो चालूच दिसला. म्हटलं, मग आता कट करून देऊ आपण.
ते अ सहाशेच्या वर असतील. तरच धर सबमिट करून घेतात ना?
नाही केलय त्यांनी तर दिसताहित एका.
हो का. कारण माझा एक कॉल आहे ना का. माझ्या नंदे सोबतचा तो तीनशेच झालाय.
हम्म हम्म केला का सबमिट त्यांनी?
केला मी सबमिट इकडून. पण माझ्या माझी नणंद बोली की त्या ते म्हणजे असं गृहित धरत नाही तो कॉल.
म्हणजे दहा मिनिटाच पाहिजे असं काही तरी असेल.
असं म्हणजे अजून तर आता बघू मी सबमिट तर केलेलं आहे. तसं तेच्यानंतर काही नाही दाखवलेल. पण काउंट केले ना त्याच्यामध्ये दाखवतात ते तेवढे झालेत कॉल म्हणून, जर त्यांनी धरला नसता तर, तो म्हणजे काउंटिंग मध्ये धरला नसता ना मग?
हम्म तसं ते झिरो असेल तरी कॉउट करत्यात. त्यामुळे आता पूर्ण झाल्यावरच कळेल की त्यांनी खरंच एक्सेप्ट केले की नाही असं.
हा ते पूर्ण झाल्यावरच कळेल.
हो.
हम्म हम्म हम्म. ते झाल्या नंतरनच मग ते सगळं पडतं ना आपल्याला.
हो. तुमचा पण फ्लॅट आहे का मग स्वतःचा?
आ.
स्वतःचा फ्लॅट आहे तुमचा?
नाही नाही, रेंट नी आहे आम्ही.
आमच्या
रेंट नी आहे.
मग पुण्यानंतर आता तिथेच आहे का म्हणजे पुणे दोन वर्ष पुण्यात आणि मग नंतर आता तिथेच स्टे सेटल झाले.
हो म्हणजे आता इथे झालो आता बघू चाललंय आता हिची जरा थोडी दहावी होई पर्यंत बघायचं
हां हां.
कसं आहे त ग गव्हर्नमेंट कॉलेज आहे. त्याच्यामुळे म्हणतोय इथेच गव्हर्मेंटला चा ट्राय करायचा पुढे पण कॉलेज
ह्म्म ह्म्म पण चांगलं असेल.
हम्म. थोडं गव्हर्नमेंट कॉलेजला जर ऍडमिशन झालं तर जरा म्हणजे फीज वगैरे आहे ना.
फीज भरपूर वाढलेले आहे फीज.
बघू या अजून तर काही नाही पुण्याचा विचार पण नको वाटत आता, सवय लागली हे ना सेफ रेट दोघं तिघांचाच.
म्हणजे सवय लागली खूप दिवस
सवय लागली ना आता दोघा तिघांचच करायची मग ते जास्त मेंबर म्हणले की नको वाटत आता.
ह्म्म ते आता हा जावंच लागलं तर होईल तवई पण म जाईपर्यंत जरा एकदम विचित्र वाटत म.
ते कसं त्या गोष्टी त्या त्यावेेळेस म्हणजे लग्न झाल्यानंतर न मता आता एवढ्या वर्ष झालं
हम्म अचानकच अचानक कस मग ते लगेच असतं ना मग नाही एवढं काही.
हा आणि म्हणजे कसं त हँडीकॅप ननंद आहे त्यांचं सगळं करायचं म्हणजे पूर्ण जागेवरच असतात त्या, मंग त्यांचच सगळं करायचं ते आता म्हणजे त्यावेेळेस केलं लग्न झालं त्या वेळेस दोन वर्ष तिथे होते तेव्हा केलं, आता खूप गॅप झालाय आणि आता मुलगी पण मोठी झाली.
काय म्हणताय ना सगळं त्याच्यातच निघून जाणार आयुष्य असं होईल मग ते असं.
हो ना, नाहीच फिरून आणि कस होत आता आपल्याला म्हणजे मनासारखं त आपण पाहिजे तेव्हा काही करू शकतोय मंग ते तिथे गेले की थोडं ब म्हणजे बंधन राहतं ना.
हो मग.
मग नाही ना ते आता त्या गोष्टीची सवय नाहीये. नाही म्हणणार ते आता.
हा नंतर अचानक म्हटल्यावर मग.
तेच होतय ह. मग त्याच्या मण नाहीचे बघायचं आता हे आपलं मग इकडेच करायचं. म्हणजे येतात त्या अशाे येतात चार आठ दिवस राहतात जातात.
घट त्या आ - आल्या म्हणजे मग सगळ येत असतील ना कनी.
नाही नाही म ते एक तीन नंबरच्या नंदुबाई आहेत त्या असतात त्या करतात मग तिचं सगळं.
बापरे म्हणजे काय म्हणतो आपण आधीपासूनच आहे.
जलम हा जनमापासूनच आहे. जनमापासूनच ये ती तशी. हो हो.
म्हणजे असं आपण बोललेल वगैरे नाही
नाही काहीच नाही म्हणजे असं कोण ओळखत, आई वडील वगैरे असं हे म्हणजे ते असं काहीच नाही, फक्त ते, म्हणजे एक आपला आहे म्हनून हम्म.
आई वडील आहे हे लहानपणापासून माहितीच नाही.
नाही काहीच नाही. ते काय म्हणजे असं फक् ते एक, एम म्हणजे, कस स जीव कसा अस तो पा - प्राण्यांचा वगैरे त्या टाइप, हम्म.
वे म्हणजे एज पण भरपूर झालेलं असेल ना?
आता थर्टी फाय आहे की.
ओ माय गॉड, अवघड आहे ना या
खूप अवघड आहे म ते पिरयड्स वगैरे त्या गोष्टी.
ते पण आवघड, हा, आता त्यांची मागच्या वेळेस पूर्ण म्हणजे बघा ना.
खूपच होय अवघड हाय हम्म, म्हणजे असं कुठं बाहेर वगैरे नाहीच. म एक माणूस ला घरात कोणतरी लागतायच ये. नसतय ते.
बीचारांचं तर पूर्ण आयुष्य त्यामध्ये जाणार.
हो.
जाणार म्हणण्यापेक्षा ते डोळ्यांनी बघणं आणि ती काळजी ती खूप मोठी गोष्ट आहे.
ते, हो. असं म्हणजे नाही सोडता येतच नाही एकटीला कारण कसं होत त्या असं चालत पण नाहीत. काहीच नाही, सगळ जाग्यावरच असतय. म ते भूक वगैरे लागलेली पाणी वगैरे काय असं काहीच कळत नाही म ते आपण सगळं, करायचं. म्हणजे पूर्ण आयुष्यां अस दुसऱ्यावर डिपेंड ये.
पण काय ओ काय म्हणत ना नशीब त्या पुढे कोण काहीच नाही करू शकत.
नशिबाच्या पुढे कोण नाही काय करू शकत, पण बोललेले डॉक् डॉक्टर बोलत होते, त्यावेेळेस, की आपण इंजेक्शन वगैरे देऊया. पण आई वडलांचा कसा जीव होईल ना.
नाही ओ कसं काय होईल. हा हा शक्यच नाही ना ते काही, आता आपण पण आईवडल आपण समजू शक तो ना की नाही असं होऊ शकत.
तेच ना. म्हणजे कसं जरी असलं तरी आईवडील तस नाहीच ना म्हनजे, नाहीत. पोल आमचे सासरे.
नाही होत. आम ये एक आमच्याकडे न आमच्याकडे म्हणजे मम्मीकडे गाय होती तर. ती गाय त्यांनी म्हणजे ती येतच नव्हती. ती अशी डोंगराच्या भागात राहिलेली. तिने असं गाड्या वगैरे बघितलेलेच नव्हतं. तर त्यांनी ती कस तरी आणली. आणि मग आ तर खु म्हणजे तेव्हा बसून. ती विकूच शकले नाही कारण ती कुठे गाडीतच बसत नव्हती कुठे विकायला न्यायला.
हम्म.
आणि ती असंय ना. म्हणजे तिला असं गवत सरायला जागा होती तर तिथून जर. ती सोडली ना आमचं घर तिथून थोडं लांब होत. तर तिला रस्त्याने पकड पण नाही लागायचं ती तिचं तिचं. येणार आणि घराजवळ जिथं तिला बांधायचं ना तिथे उभं राहणार.
''हां'' म.
तर तेव्हापासून म्हणजे माझं लग् म्हणजे लग्न लग्न तर आमची गोष्ट. म्हणजे मी असेल असं सातवी आठवी सहावी तसं काही.
तेव्हा घेतलेली होती ती. ती आता म्हातारी झाली आणि मागे आजारी पडली ती. आणि ती गेली.
बापरे.
तर माझ्या भावानी ते स्टेटस ठेवलेलं होतं बर का आता माझ. लग्न होऊन दहा वर्ष झाले माझा तिचा संबंध कधीतरी येणार मी तिला गेल तर. तेवढ बघणार तर ते स्टेटस बघूनच मी रडायला लाग''--'' मला मला कंट्रोलच.
हम
म्हणजे नाही मी तिला काही चारा दिलेला नाही मी ते सांभाळल. पण माहिती ना आ आपली गाय असं म्हणजे ती बघिली. बघितलेली एवढं फक्त त्याच स्टेटस बघून मी खूप रडायची खूप रडायची. म्हणजे असं अटॅचमेंट होते. तेच ते तर प्राणी ना तेव्हा हे म्हणजे असं. स्वतःचा जीव म्हटल्यावर काय.
तेच ना. नाही पण कसं होतंय त्या पण व्यक्तीला त्रास. म्हणजे समोरच्याला करणारला पण कसंय. मा ए माणूस आजारी पडला तर एक दोन दिवस करू शकत. पण परत कंटाळा येतो.
ना तेच ना कारण प्रत्येकाचं आयुष्य असतं.
आयुष्य असते म्हणजे कंटाळ म्हणजे आमच्या सासूबाईणीच कसं घरात असं म्हण. त्यांना अस खूप फिरायची सवय हाय.
हा,
मग ते त्या करायला म्हंटलं कि.
पण आता त्यांना काही ऑप्शनच नाही कराव.
नाही हम आहे तरी म्हणजे कस आता. आता त्या एक न दुसऱ्या आहेत नंदबाई त्याच्यामुळ म्हणजे जातात त्या.
हा! पण एका पॉइंटला त्यांना पण अस येत असेल कंटाळा बरं का? पण मग आता काही
तो कंटाळा पण काय आता ऑप्शन नाहीय ना ती काही थोडी किडा मुंगी आहे मारून टाकाय.
हा तेच ना.
आणि डॉक्टर बोलतात बरं का की म्हणजे अस द अश्या लोकांचं आयुष्य जास्त नसतंय. आता तिचं पण एज आहेच की
हो पण, आता असत कध किती आपण सांगू नाही शकत ना.
सांगू नाही शकत.
कधीपर्यंत अस
पण म्हजे सगळ्या गोष्टी जर दुसऱ्यांनी, आपण जेव्हा पाणी द्यायचं, तेव्हा ते पाणी ती पण दिसत नाही, मग आपण पुढे ग्लास नाही, म आपण पुढे ग्लास ठेवायचा. ती कवा तिच्या हाताला जेव्हा लागेल तेव्हा तो घेणार
बापरे!
असं आपल्यासारखं म्हणजे, चपाती भाजी नाही.
ओ माय गॉड, खतरनाक हे हो.
अगं खूप. असं खाणं पिणं पण आपल्यासारखं नाहीये. फक्त दूध दूध, दूध-भात.
देवा, अहो पण मग आता समजा अ जेवायचय, ह मग त्यांना कसं कळतं की, आता हे आपल्याला गिळायचय पाणी प्यायचय हे असं.
ते म्हणजे आपण तिथे ठेवायच ग्लास वगैरे भरून. मग ते जेंव्हा तिला ते का तिच्या असं हात फिरवतानी वगैरे जेव्हा हाताला ग्लास लागेल तो तेंव्हा ती घेणार आण पिणार मग
बापरे! फक्त देवानी तेवढंच दिलंय की, समजू शकतं का उचलायचं, आणि प्यायचंय बाकी
हा तेवढंच समजते, नाही नाही नाही.
आणि बोलता येत नाही म्हणजे ऐकू येत नसणारे
हम्म!
कारण शब्द कानावर पडले नी काही कळतच नाही अस. म्हणजे दिसत पण लहानपणापासून नाही?
नाही. म्हणजे एक फक्त नॉर्मली, वन परसेन्टच तो जीव हाय.
ओ माय गॉड, खरंच ना!
हम्म नाईंटी नाईन परेसेन्टच हे आसच हाय. म्हणजे ते म्हणतात ना, की अस नको, त्यांना नको होतं ते मग त्यांनी काहीतरी गोळ्या खालेल्या, त्याच रिएक्शन झालंय ते.
म्हणजे ही त्यांची शेवटची आहे का मुलगी?
हा ही शेवटची हाय.
ओ माय गॉड! पण मे बी ना ते चेकअपमध्ये पण नसेल कळालेलं बर का. काहीतरी
हा, चेकअपमध्ये नसेल, हो